हो हा येतोय-येतोय बोला की मॅडम काय म्हणतय मग काय तुमच्याकडे काय गोड? पदार्थ कोणता आहे मग आता तोच इथं
आमच्याकडं तशी तुम्हाला पुरणपोळी अजून दोन तीन प्रकार आहेत बरेच हा खीर, खीर असते शेवयाची
शेवायाची खीर पण आहे आमच्याकडे पण
हा आणि तांदळाची पण खीर असते. हा शवा रावायची वगैरे शेवया रव्याची खीर हा तुम्ही कशी बनवता तत नंतरुन टाकून दो
कशाची नाही आमच्याकडे काही नाही खिर ही शेवायची अशीच ना. शेवया वगैरे भाजून तुपात चांगल्या मग दूध वगैरे उकळून त्यात आपण काय टाकतो सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे साखर वगैरे चांगली हे झाली की घ सर्व चालू झालं की त्यात वरतून शेवया घालतो आम्ही. ते भाजलेल्या अस हाय शेवायाच्या ते परत आमच्याकडं केळीचा शिरा पण असतो.
हो का केळीचा शिरा कसा करता आम आम्ही नाही करत केळीचा कधी.
नाही करत तुम्ही केळीचा शिरा केळी काय केळी चिरुण घ्या हा केळी चिरून घ्यायची. आणि मिक्सरला काढायची आणि त्यामध्ये आपण चांगल्या तुपात म्हणजे चांगल्या तुपात
पिकलेली केळी
पिकलेलीच केळी की आपली पिवळी केळी असत्याती.
हा हा चिरून घ्यायची का?
तुपात भाजून हा हा ते राहायचं ते म्हणजे चिरा ते तळून टाकल होत आपण ना त्यामुळ ते कट केलेल चालेल चाकुनी किंवा मग असं तुकडे करून वगैरे मिक्सरला टाकायचे आणि ते बारीक करून घ्यायचं आणि चांगलं तुपात जरा तूप जरा जास्त घालायचं आणि ते चांगला रवा भाजून घ्यायचा आणि दूध फक फक्त दूध निसत दुधात शिजवायचा ह ते आणि दुधामध्ये हे टाकायचं रवा टाकायचा भाजलेला साखर घालायची आणि ती केळी घालायची आणि थोडं दाल ह्याची पावडर एक वेलदोड्याची पावडर घालायची आणि चांगल एक जीव करायच ते. आता माझ क्लि शीजून निघतंय सगळं.
अस समजा एका वाटीच्या रव्याला कस प्रमाण ए?
च्या रव्याला काय अस म्हणजे एक वाटी रवा घेतला तर तुम्हाला एक अर्धी वाटी तरी तूप घालाय पाहिजे त्याच्यामध्ये
आणि केळी किती घ्यायची?
केळी एक घातली तरी चालते एका वाटीला एक बासकी.
होय का ती साखर,?
अ साखर काय एक दीड, दीड वाटी साखर. जरा गोड पण व्हायला पाहिजे ना शिरा त्याच्यामुळ दीड वाटी साखर बास होइल त्याला
आमच्याकडे एक शिऱ्यामध्ये प्रकारे आहे सत्यनारायणचा.
हो सत्यांना मग त्यातच आम्ही केळी घालतो ना. सत्यनारायणच्या प्रसादालाच
हा हा पण मग आमचा ना आमचा शिरा वेगळा आहे पद्धतीचा प्रसाद आमचं सगळं सम प्रमाण असतो म्हणजे आता समजा रवा रवा रवा पण एक वाटी अ तर मग तूप पण एक वाटी आणि साखर पण एक वाटी सगळं सगळं सेम सेम पावशर पावशरच माप घेतलं ना तर पावशर रवा पावशर तूप पावशर अ साखर सगळं पावशर घ्यायचं आणि दूध पण पावशरच घ्यायचं आणि मग तोजो त हो हो समप्रमाण सगळं तो तो तयार होतो ना असं एकदम मस्त तुपा तुपाचा इतका छान लाग
हो चांगला लागतो हो मस्त लागतो
हा मग तो वेगाच मग तुम्ही एकदा बनवून बघा आमच्या पध्द
आज चाल नाही करून बघाल ना मी आता परत कधी तर
आणि मग ड्राय फ्रूटस आपल्या आवडीनुसार घालायचे त्याच्यात ड्रायफ्रूटस ड्रायफ्रूटस आवडीने आपल्या आवडीने चवीने हा पण मग आम्ही आहे ना आमच्या हच्यात आम् आहे ना् आम् असं वरून केळी घालतो दोन्ही
वरुण केळी घालता होय नाही आम्ही केळी असं शिजवताना व घालतोय आम्ही मिक्सर ला काढून एक जीव पण झालं पाहिजे ना ते चांगलं लागतयं चव
हम्म हम्म एकदा मी केलं होत तुम्ही म्हणता तसं ट्राय त तिथं केळी त्यात समजतं पण नव्हती विरघळून गेली होती पूर्ण अ
नाही विरघळून जायला पाहिजे ना केळी पण चव फक्त आपल्याला काय करायचंय त्याचं म्हणजे तो जो स्मेल आहे केळीचा तोच त्याला यायला पाहिजे ना
हम्म हम्म हम्म‌्
त्याचं मुळं ते केळी गाब-
मग आता तुम्ही जसं सांगितलं ना केळीचा तसचं पायन्यापलं शिरा पण करतात.
हो पायन्यापल चा पण करतात.
हो हा ना तुमच्याकडे जास्त स्विट काय प्रसिद्ध आहे.
अमच्याकडे काय गोड मध्ये असं काय नाही सगळंच प्रसिद्ध आहे असं गोड मध्ये काय नसतयं. हम्म गोड मध्ये असं कसं सगंळच म्हणजे काय आता जे पुरणपोळी असते हेच की आपण जे रोज करतो तेच हे दुसरं का नाही आमच्याकडं कसं होतंय इकडचं कोल्हापूर साइड असल्यामुळे इकड ते जास्त म्हणजे नॉनव्हेज खातात ना लोकं.
हो आता मागे आम्ही आलो होतो ना दोन तीन महिन्यापूर्वी. मग आम्ही कोल्हा आम्ही आलो होतो दोन तीन महिन्यापूर्वी तुमच्या साईड ला कोल्हापूरला. हो मग आम्ही तेव्हा आहे ना अ घेतला होता ना पांढरा तांबडा रस्सा घेतला होता एका ठिकाणी हाॅट
हो पण ते पांढरा तांबडा रस्साचं आमच्याकडे जास्त प्रसिद्ध आहीत. त्यांच्यासाठी नॉन व्हेज साठी तेच प्रसिद्ध आहे आमच्या
हो ते ताटचं घेतलं होतं आणि आवडलं होतं खूप छान. तुमच्याकडे नॉनव्हेज जास्त खात ताना
हो नॉन व्हेज खातात म्हणजे आम्ही नाही खात. पण बाकीचे लोक खातात जे
तुम्ही अजिबातच नाही खात का?
नाही म्हणजे मी खात नाही स्पेशली आ आमच्या घरातले खातात.
हा हा म्हणजे घरात चालतं तुम्ही नाही खाता. आणि मग मग तुम्ही बनवता कि नाही?
नाही बनत मग ते बाहेर हॉटेलमध्येच खातात ना मग. घरी नाही बनवत. आम्ही ह हॉटेलमध्येच वगैरे करते स्वामी समर्थाचं वगैरे करते ना मी त्याच्यामुळे
माझ्या तोंडात तेच आल होतं तुम्ही स्वामींचं करतात का तर तुम्हीच बोलल्या.
हा नाही स्वामींचच करते त्याच्यामुळे नाही आणि मी पहिल्यापासूनच खात नाही म्हणजे स्वामीचं तर सेवा कर त्याचे मी पहिल्यापासून म्हणजे जन्मताचं आम्ही खात नाही तस
तुझी ते इकडे आले असेल ना कधी स्वामी समर्थांचं करता दिंढोरीला
नाही दिढोंरीला नाही आजुन आले
नाही
इकड अक्कोलकोट वगैरे ते आमच्या माहेर पासून जवळ आहे अक्कोलकोट, अक्कोलकोटला वगैरे गेलेले
हा हा
दिंडोरीला वगैरे नाही आले तिकड नाही यायचंय बघुया आता काय जत्रेला बोलवतील
हा हा ते काय आपण जिथे बसलो तिथे देव असतो असं काही नसतं कुठे गेलं तर देव भेटत असतो.
वगैरे
आम्ही आलो होतो आता कोल्हापूर ला दोन तीन महिन्यापुर्वी जानेवारी
तेच की एक
हम कोल्हापूर ते कोकण सगळं फिरलो आम्ही
हो ना हा हां हा हा तेच की, हम्
बाकी क काही नाही म काय आता उन्हाळ्याचं काय उन्हाळ्याची काय
उन्हाळचं काय पदार्थ खातात आता उन्हाळ्याचं तर उन्हा क म जास्त खप
हा ना नाही तस तस नाही ना उन्हाळ्याच म्हणजे आता उन्हाळ्याच नॉन व्हेज कमी खातात
हो नाही नॉनव्हेज नाही खाता आमच्याकडे पण नाही खात उन्हाळ्यात नॉनव्हेज
हा आणि दुसरं काय मग त्याच्याऐवजी काय अस थंड काय
र काय कोल्ड्रिंकस म्हणजे असं हे असत ताक, लस्सी ते
हा- हा कैरीच पणं वगैरे काय?
हम कैरीच पण करते, पण आता अं अलीकडे नाही केलेले, आंबे वगैरे आणलेले, मम मम्मीने दिलेत माहेराहून. त्या आंबे वगैरे पिकवतो फक्त.
हा - हा. ते कैरीचा गुळआंबा नाही करत, तुम्ही साख
नाही नाही नाही नाही ते, करते येतय पण नाही करत.
हा ना.
हम्
आमच्याकडे तर कर करावाच लागतो. मुलांना फार आवडतो तो, आता मम्मीे दिले, आईने दिले कैरी. हो तो म्हणे करच. हम्, त्याने मला करायलाच लावली. मुलांना जेव जेवणा बरोबर मस्त लागतं ना तो.
हो नाही, होय. बरोबर आहे की.
थोडसं उष्णता पण कमी होते. हा किंवा मग असं दहीपोळी.
आठ मिनिटं झालेत, अजून दोन मिनिट राहिलेत, आता हे कॉल झाल्यानंतर मी एक अ अर्ध्या तासांनी कॉल करते. द्या तुम्हाला. आता कसं, जरा हं. कामात असल्यामुळे ह्याच्यानंतर एक अर्ध्या ए किती कॉल झाले आपले?
आपले चार झाले. अच्छा.
चार झाले का? ओके आणि चौथाय का हा म्हणजे आप आता अजून एक राहिला ना आपला.
तुम्हाला चेक नाही करतायेत का त्याच्यावर, कॉल किती झाले?
नाही येतं चेक करायला, मी चेक करते पण मी अंदाजे असं विचा विचारय लागलेया.
माझ्या मते चार झालेत. रे हा हा त्याच लक क्ष होत ना तुम्हाला म्हणे चार कॉल झालेत ह
हा नाई म अजून एक राहिलाय एक अर्ध्या तासाने मी अजून एक कॉल करते. तुमाला हा आ आ हा नई जरा जॉब करते मी त्याच्यामुळच नाही. इकडं इन्स्टिट्यूटला असते मी
हो का! म आता इन्स्टिट्यूटलाय का?
हा इन्स्टिट्यूटलाच हाय ना मग आता माझे स्टुडंट आल्यामुळ थोडं मला तिकड पण लक्ष द्यायला लागतय ना.
हा हा हा हा तुम्ही कुठली क्लासेस घेतात?
कॉम्प्युटर क्लासेस येत आमचे
हो का?
हा कंप्यूटर क्लासेस घे ते म आता कसं बॅस‌‌ चालू झाल्यात ना. हो प्रायव्हेट ये आपलं
अ स्वतःच ये कि तुम्ही जॉबलाये तिकडे ह मला असं वाटलं स्वतःचेय की
नाही नाही जॉबलाय मी मग क करते मी तुम्हाला कॉल एक अर्ध्या तासाने अ
बर अजून पण पूर्ण नई झाला आपला कॉल
अ किती झाले आता, झाले ना. आता एक एकच सेकंद राहिलाय. एकच मिंट राहिलाय.
मला नाई मला स हो हो एक मिनिट राहिलाय.
नऊ झालेत ना, नऊ छत्तीस झाले.
हा मग तेच ना थोडस होऊ दे, ह साडे दहा होऊ देत जा कसये त्यांचे तासये कधी इकडे तिकडे ह
हो नाई बरोबर आय
ह
ओ हा हा तेच करते मी तुला हा झालं एक मिनटं दहा आपल्याला दहाच पाहिजेत आपल्याला मिनटं मी कॉल कर दे एक मला अर्ध्या तासाने ह झालेत आपले हो हो हो